हॅलो
नशीब तुझ फोन लागतो ते बाकीच्याचा फोन लागतच नाही
हो माझं पण आता ना मॅडम दोनच दोनच कॉल बाकी हे मॅडम हॅलो
हॅलो आवाज येतोय का तू
हो येतोय मॅडम
अगं ते सुरेखाच्या मिस्टरांना काय झालं म्हटलं माहिती
हो माहिती मॅडम ते दवाखान्या ते दादाच कमी झाला म रक्तच कमी आहे तीनच पोईम हे हो काय माहितीय अचानक म्हणजे ते असं झालं म्हणे सुरेखा चांगलेच होते ते
हम्म हम्म
पण अचानक झालं म्हणे तर आता दवाखन्यामध्ये अऍडमिट केलं आहे म्हणे
हो ना ऍडमिट केलेलं आहे मला सर सांगत होते की, जा म्हणे रक्त देऊन ये म्हणे. सुरेखाला रक्त लागतय म्हणे. म्हटलं सुरेखाला रक्त का बरं लागणार?
हम.
मग म्हण तिच्या मिस्टरांचा असा झाला हो तीनच पॉईंट रक्त ये. त निघाल त्यांचं
हो. आणि ते पण दवाखान्यातच जात नव्हते, म्हणे सुरेखा सांगत होती मला. मी रात्री तिच्याशी बोलली. तर अ पाय सुजून गेले होते, मग ती बघितलं असेल ना, मग विचारलं असेल तुमचे पाय सुज ले आहे. तरी ते दादा ऐकतच नव्हते म्हणे, मग चला मी पण येते म्हणे तुम्हाला दवाखान्यात नेते म्हणे, म्हणून घेऊन गेली.
ते गरोदर मातेचे कसे सुजून जातात, तसे सुजून गेले असतील ना, रक्त कमी झालं. असेल तर, बाई गं.
हम्म.
ते माझं ओ पॉझिटिव्ह रक्त आहे ना मग माझं रक्त जवळपास सगळ्यांना चालतं.
हो मॅडम ना ओ पोझिटिव
बोलले मोरे सर हो, मोरे सर बोलले की म्हणे जा रक्त देऊन ये म्हणे हिचं रक्त चालेल म्हणे, हिला उत्सार आहे म्हणे सगळ्यांनी, असं सांगत होते स म्हटलं घ्या, घेऊन चला म्हटलं मला मी तर रेडीच आहे म्हटलं. जाण्यासाठी तयारच आहे म्हण मग अ म्हटलं काय चाललं, म्हणे सुरेखाच्या मिस्टरांचं असं असं झालं, मग माझ्याकडे पण कामं होत ते ऑनलाईन मीटिंग पण होते बाई खूप म्हणजे सकाळपासून बिझीच होते.
हो का मॅडम? हम्म.
मग अ आता तिला फोन केला, तेव्हा ती मला सांगत होती. कि माझ्या मिस टरांचं रक्त फार कमी आहे. सुजु पाय सजून गेल लेले होते, मग आता ते रक्ताचे इंजेक्शन देते. त्याच्यानंतर अ सलाईन लावली म्हणे, एकत दोन रक्ताच्या बॉटल चढवल्या वाटतं. आणि बाकी इंजेक्शन लावले असं सांगत होते ते.
आणि सलईन पण लावली मला. असं सांगत होती ते रक्त वाढायच्या.
ह रक्त वाढण्यासाठी सलाईन पण लावते. बाई म्हटलं मी तर देऊन म्हल मला काही नाही द्यायला म्हंटलं. पण माझा आता मासिक पाळी चालू आहे ना. आज मला तिसरा दिवस आहे. तर मग सर मला तेच फोर्स करत होते. मला सांगत होते. जाना रक्त देऊन ये. जाणा रक्त देऊन म्हणतल. तस नाही चालणार मला. म्हणे का बर. म्हटलं नाही चालणार. असं कसं काय नाही चालणार म्हणेज. जा म्हणले देऊन हो म्हणत सर माझं ना मासिक पाळीचा अस तेच आज तिसरा दिवस आहे. असं म्हटलं नाही घेतात ते म्हटलं म्हणजे. पाळी होऊन तीन-चार दिवस झालेले राहतात. ना तरी नाही घेतात. आणि पाळी ये येणार आहे ना तस पण घेतात नाही ते. चालत नाही तर. हो असं असत. नाही तर मग रक्त द्यायला काही नाही वाटत म्हणजे. पाया गेल्यानंतर पंधरा दिवस झाले ना. तेव्हा द्यायचं असतं रक्त.
होका हा.
आणि पाळी यायला दहा पंधरा दिवस बाकी आहेत. तर तेव्हा रक्तदान करता येतं. मुली म्हणजे. मुलींसाठी खूपच असं.
हो का मॅडम. मला माहित नव्हत तुम्ही सांगितलं हो मॅडम असं.
म्हणजे एका वेळेस ना मला. खूप-खूप अशी इच्छा झाली होती ह रक्तदान करायचे एकतर. मग आपलं ते मंदाने आहे ना. बंधाण्याच्या इथे ते एक दवाखाना आहे बघ मोठा कुठल्या तरी डॉक्टरांचा ते बाजार वगैरे बोलतो ते दुकानं आहेत सगळे ते दोर वगैरे विकतात म्हणजे ते तिकडे नाही बाजाराच्या इकडे आपल्या ऑफिसकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना तिकडे लंगडीकडे जाण्याचा रस्ता तिथे एक आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर असं त्यांनी भरवलेलं होतं मग तिथे मी गेली बे हौस करून येतो रक्त सा रक्तदान करायला तर त्यांनी माझं रक्त घेतलं चाललं पण आणि एज बी पण म्हणजे माझं चांगलं आलं बारा पॉइंट आलं
तुमलाुमच
तुमचं मा् मग म्हणे तुमचं आता मासिक पाळी कधी येणार अरे म्हणे मग मी सांगितलं आता काय म्हटलं तारीख तर माझ्या जवळ आहे आज उद्यामध्ये येऊनच जाईल मग म्हणे नको म्हणे तुमचं नाही घेणार म्हणे मग म्हटलं का बर मग म्हंटलं अजून मग नंतर एक म्हटलं एक तर काळी यायच्या अगोदर नाही म्हणे तेव्हा पण नाही चालत म्हणे मग ते तसं सांगून मला पण तेव्हा माहिती पडलं की आपल्याला असं चालत नाही अस
होम
हां
मला पण एवढं काही माहित नव्हतं मॅडम आता तुमच्याकडून म्हणजे शिकायला भेटून गेलं
हो आणि बघ ना ते तिच्या नवऱ्याच तो तीनच पॉइंट रक्त आलं मग म्हटलं कागद जेवण नाही करत का तुझा नवरा खात नाही का तुझा नवरा हातात म्हणजे सगळं व्यवस्थित करतात पण आता दोन दिवसापासन संडा वगैरे होत होते ना तर त्यामुळे बहुतेक झालं असेल म्हणे आपण म्हटलं एवढं डायरेक्ट तिन पॉइंट रघतो माणसाचं किती असतं चौदा पॉईंट पंधरा पॉईंट असं रक्त असतं म्हंटलं माणस ते डायरेक्ट तीन
मण आले असते ना मॅडम त्यांना मग
म आणि मग डॉक्टर तेच म्हणत होते म्हणे की एवढं कमी रक्त हातात आवश्यकता पणा येतो चक्कर येतात मग ह्या माणसाला कसे चक्कर नाही आले म्हण कस समज नाही डॉक्टर पण तस सांगत होते
हो सुरेखा पण तसच सांगत होती मॅडम ते चांगलेच होते काम पण करत होते काही नाही असं सांगितलं नाही की चक्कर आली काय असं काहीच नाही सांगित
हम्म तेच ना नाही बाई म्हणजे तीन पॉईंटचा व्यक्ती त्याला काहीच नाही होते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही
एकदम कमी ना मॅडम तीन
हो पण खूपच कमी आहे हम् मग तू क्युडिओ लॅब मध्ये काय करत होती
व वजन मॅडम झिरो ते दोन वर्ष मुलांचा वजने भरत होते
अजून भरले नाही घेते का
हा बाकी आहे मॅड
ते आज उद्यामध्ये पूर्ण करून टाका
हो अजून एक अंगणवाडीचं बाकी आहे दोन अंगणवाडीच झालंय ते अंगनवाडीचे बाकी
बरोबर तेवढं एक बरून टाकायचं तोरे खालत काय तेत पण ना ते नवीन गोरोदर माता नोंदणी करत असताना त्यांचा पूर्ण भरून घ्यायचा आई व्यवसाय शिक्षणाचा जन्म... इतिहासाचा... ते फॉर्म जर नाही भरले तर मग अजून अडचण येतात तुम्हाला मग पुढच्या वेळेस... म मी तुम्हाला ते आय डी काढून काढून पाठवते आणि भरायला लावते... तुमची शशिकला तिने तर अजूनपर्यंत फॉर्म नाही भरले पहि.. डोको खाऊन घेते ती पोरगी..
नाही बरले काय मॅडम तिने आज.
नाही भरले ना बाई अजून... काय बोलायचं तिला सांग आणि मग मी चिड.. ते तर चिडते मग माझं बोलणं वाईट वाटतं तुम्हाला सगळ्यांना एकत की मॅडम... बोलता सगळ्यांसमोर तर त्या दिवशी पण मी तिला राग येतो सगळ्यांमोर ब आपल्या इथं आरोग्य तपास शिबर होते ना त्या दिव म्हणून मी ति जवळ घेऊन प्रमाणे व्यवस्थित बोलली तरी पण तिने अजूनपर्यंत फॉर्म भरले.. मग काय करावं म सांग तुम्हाला..
नाही मॅडम भरून घ्यायच नाही तर आपल्यालाच हे होतं ना मग सगळं...
सर वरचे लोक आपल्या म्हणजे वरचे लोक थांबणार आहेत का त्या गोष्टीसाठी...
तर तिला समजायला पाहिजे करून घ्यायला पाहिजे पूर्ण डाटा केला तरच चांगलं.. एखाद्या म्हणजे एखाद मात्याच्या राहून जातं पण तसं तुम्ही तेव्हा..
हा मग तेव्हा सांगून देतो ना आपण जे ते ते तुम्हाला... त्या दिवशी पाठवले नाहील का व्हॉटसअप ला कि यांचे यांचे हे.. फॉर्म राहिले तिथे भरून घ्या तस तिचे पण राहिले होते मग ते आयडी नुसारच होते ना... दिले मग आयडी टाकून टाकून तर भरायचे हो...
हो हो.. उलट चांगलं मॅड तुम्ही आयडी काढून देतात ना भरायला चांगलं होतं मग आयडी टाकली की बरोबर येत.. ना..
तरी तिने नाही केलं बाई काय करते.. म मग सोनाली मॅडम आवडत नाही मग सोनाली मॅडम चांगली नाही सोनाली मॅडम समजून घेत.. सोनाले मॅडमला पण कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे..
हा.. हो..
सोनाली मॅडमला कोणी समजून नाही घेणार तर कसं व्हायचं...
नाही मॅडम तुम्ही ज म्हणजे आमची.. फिरायला लागले तेव्हा सांगतात ना असेच तर नाही सांगत ना....
ह कोणाला सांगणार आहे..
हो आणि आपल्याला कोण दुसरं कोण सांगणार आहे आपल्या कामामध्ये... तेच सांगणार आहे ना आपल्याला आमचे मॅडम आहे तर सांग तुम्हीच सांगणार आहे आम्हाला.. तिला पण ऐकावंच लागणार आम्हाला ऐकावंच लागणार आहे ना मग...
आता ती रंजनाला पण त्या दिवशी मी बोलली की बघ बाई तिचं असा असा आहे. भरून ना दिले काय करायचं.. म्हणे मी सांगते तिला... तर प्रत्येक वेळेस किती किती गोष्ट आठवण करून द्यायच्या प्रत्येकाला...
मग सर पण बोलत असतील ना मॅडम...
सर नाही माझं तर डोकं काम करत नाही मी डायरेक्ट अक्षशः मीटिंग मध उठून जायला लागत... मला नको वाटत ते ऑनलाईन मेट्रिक मध्ये तर बसली तर.. हे तर बोलतात ते... तर आता मी अक्षरशः माहिती का जुन्या ज्या आपल्या सी आर पी आहेत त्यांना... ते बोलून बोलून काम करून घेतले त्यांच्याकडे अजून त्यांना वापस बोलवणार... एक पुढचा आठवड्या,
हो
तेवढं. त्यांचे तर बिचार्यांचे किती, अ दोनशे दोनशे तीनशे तीनशे फॉर्म येत त्यांच्या अक्षरशः त्यांनी काम करून सुद्धा त्यांच्यावर एवढं लोड येऊन राहिला.
मॅडम त्यांचे काम चालूच आहे. का भारती आणि ते,
काय म्हणते!
त्यांच्या अजून काम चालू आहे का, आपल्या म्हणजे आपल्यासारखं आमच्या सारखं सी आरपीच,
हो चालू आहे ना त्यांचं.
हो
ते आता तुमच्याकडे पण येतील, थोड्या दिवसांनी थोडस माझ्या, काम होऊन जाऊतय माझ्या हातातले काम,
हा ते बकरीचे कोंबडीचे सर्वे करायला लावलं ना. ते करणार आहे का आता ते येणार,
नाही ते तो सर्वे, आपले जे पियर लीडर आहेत ना त्यांना, चांगलं करायचं काम, फटिंग कशा घ्यायचा ते शिकवायचं.
हा,
काम त्यांच्याकडे असणार.
हम्म
हम्म
चालेल मगसल अ, ते काम वगैरे करा, आणि कळवा मग मला ह, अरे
सर कुठे चालले!